हॅलो!
हॅलो!
काय करतोयस?
हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा
काय करतोयस?
काय ना बगं बसलोया. आ, बसलोय
काय पाऊस चालू झालाय, फिरायला जायचं नियोजन चालू हाय.
बरं कुठे?
मालवण ला जायचं नंतर धबधबा बघायला तेन जायचं. ना आपण वॉटरफॉल आहे ह्यो. वॉटरफॉल ला जायच
बरं
तसंच मग...
मग
गगन बावडा करून कोल्हापूरला जायचा प्लॅन आहे.
मालवण मण मालवण मध्ये वेंगूर लिला मग ते म्हातारी चूल बघायला आहे. आं!
तेच तिके तस प्लॅन करायला चालू हाय. उषा, मी हर्ष्या, पद्या, दीप्या
बरं, कश्यान जाणार हाय?
सुया, गाडी ठरवायची चाल्या.
बरं.
गाडी ठरवायची आहे.
हां हां!
मग तू येणारस्क्याय? हा, तू येणार ह्यास काय मग?
खर्च किती व्हायला? खर्च हे किती होईल? अरे अंदाजे खर्च ही किती होईल आपला?
तरी दोन - तीन हजार रुपये. दोन - तीन हजार रुपये लागतील.
बर, मग काय मग येतो दोन- तीन हजार
हम हा!
बरं!
खर्च होतोय निवांत.
हा, हा! मग राहायचं हे कुठे आपण? किती दिवसाला जायचं.
जरी निघालो आपण इथून. तर पहिला माल मालवण करायचं तिथून डायरेक्ट मालवणला जायचं. मालवण केल्यानंतर ते वेंगुर्ला बघायच वेंगुर्ला झाले की तिथून अं देवगडला यायचं.
देवगड, देवगड म्हणल्या ते बीच, किल्ला नंतर कुणकेश्वरचं मंदिर.
हा, ते करायचं त्यानंतर परत वैभववाडी ब्रिज आहे ग्लास ब्रिज नापण्यात.
ष्ट पहिला महाराष्ट्रातला
हा भारतातला आहे भारतातला हा तिथ एक जायचं
ब
हम्म त्यानंतर मग करुळ घाट एक बघायसारखा आहे
बर आ मी ऐकलेली वैभववाडीपासून कुठतर कुर्ली म्हणून तिथे एक मंदिर आहे चांगलं आहे
अ त कुर्ली म्हणून आहे की मंदिर
हा ते पण भरपूर पाणी हि तिथ पण एकु
आहे काय तिथं?
ब्रिज पण आहेे तिथ वे हा
हा हा हा तू गेलेलास का तिकडे?
हा
हा हा काय काय माहित आहे तुला तिथलं
तिथं पण म समुद्र ह आहे मोठा म्हणते तिथं बघण्या बघण्यासारख आहे
हा हा हा काहीतरी डॅम सारखं आहे ना तिथे काही तरी
हा डॅम ये
हा हा
ब मग कुरलगावची झाल्या नंतर कि मग
त्यानंतर मग अ कोल्हापूरला म्हणजे असं जवळ एक वाडा आहे तो बघितलाय मी वाडा पछाडलेला पिक्चर मध्ये जो वाडा आहे ना असं पडेल कारखाना त्याच्या समोर मग तो बघायला जायचा जसं चाललंय तो बघून मग कोल्हापूरला जायचं
हा कोल्हापूरमध्ये पण असते कोल्हापूरमध्ये
होय तेच असचं मध्ये तो वाडा आहे तो मी बघितलाय
हा हा
त्या वाड्यात स राहतात पहिला सगळं म्युझियम सारखं होतं हॅलो हॅलो
हा
हॅलो पहिला तो वाडा अस रिकाम होता बघायसाठी आता तेनी तिथं असं संग्रहालय असल्यासारखं केलं म्युझियम टाईप
बरं बरं मी
तिथं जुन तलवारी जुन्या तलवारी असं जुनी भांडी जुन्या ह्याच्यातली शिवाजी महाराजांच्या काळतले कपडे वगैरे जिरेटोप तेन असं सगळं वाग नख वगैरे सगळी हत्यारे तोफा वगैरे असं ठेवलंय तिथं
बरं हा हा.
कोल्हापुरात काय आपला रंकाळा, महालक्ष्मी हे जोतिबा वगैरे करून हे करायचं.
रंकाळयात पहिले नवीन प्रोजेक्ट अ हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. काय म्हणताय? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. वाटतं ते रंकाळ्यात पण हे कसलं नवीन ते कारंज्यावर क काय तर दोन कोटी ते गोव्यातल्या माणसानं काय तर दिलेलं वाटतं? आज काय तरी केलं? तुझा काय विचार आहे? ज्योतिबाचा मंदिर आहे. आ? ज्योतिबाचं मंदिर पण बघण्यासारखं म्हणती ज्योतिबाचं. आ? हा. त्यानंतर ते महादेवाचं पण मंदिर आहे वाटतं कोल्हापूरमध्ये. हा. हा. महालक्ष्मी मं महालक्ष्मी मंदिर मंदिराला कळस पण दिल्या वाटतं त्या गोव्यातल्या माणसानी एका. आ? बर ठीक आहे.